हॅलो!
हा
टाईम झालता काय? आपण बघितलंच नाही बहुतेक
नाही. हो टाइम झाल
हा. त्यांच्यामुळंच, त्यामुळंच ती ऑटोकट झाला वाटत बरं ठीकय, ठीकय
ते आपण म्हणतोय ना स्लीम बीम?
हम्म हम्म
स्लिमच काही नाही ते आत फॅट असतयच आपल्या थोडंफार
हा ते ते असतयच त्याच काही हे नाहीये पण म्हणजे ह्याच कं कंपेयर टु जाड लोकंयत ना त्यांना कस लयच हे करावं लागतय ना? हा आपलं ते ते चांगलंय, मला तर ऑफिसमध्ये सगळे म्हणतात हाय असंच च चांगलाय म्हणत्यात नाही तर वजन म्हणला आमचं काय काय लोकांचय ना नाईट शिफ्टने वजन वाढतय किंवा जरा काय खाल्लं की लगेच वजन वाढतय
हो हो नाही होत नाही होत होय होय आपण कसं बी झोपलो कधी बी जेवलो काय काय शरीरावर परिणामच होत नाय अस
नाही वजन वाढत नाही काय नाही आहे तेच आहे, मला त तेच म्हणत्यात. होय मला त सगळी तीच विचारतात की कसं काय म्हणजे. क मेंटेन ठेवलय मी म्हणलं मेंटेन बिंटेन काय म्हणलं मी आहे ते माझं रेग्युलर फॉलो करतोय, काय माझं डाएट नाही काय नाही. सगळं खायचंय ते जरा विशेष वाटतं लोकांना. म्हणलं काय आपलं जेनेटिकच तसं आहे. आता तुमच्या पप्पांचं पण काय स्लीमच होती कुठं अस तब्येत होती. त्याच्यामुळ ते आपलं तसच राहिले.
चांगलं आहे आपल्याला एवढं बॉडी असी मिळालेली बर. पण काय काय जण चिडवणारे बीन असत्यात. काय बारीक आहेसी आहे जरा बॉडी पाहिजे हे.
ते कसं आहे माहितीय का जुन्या गावाकडची लोकं रे, जुन्या लोकांना कसं वाटतंय की तब्येत पाहिजे जरा असं दिसताना, दिसताना असं एकदम स्ट्रॉग दिसलं पाहिजे तसं आता ते आजकालच्या ह ना आजकालच्या जगात तसल चालतंय वय रे ते तुम्हाला उलट हेल्दी स्लिम केव्हा येतील. बरं आहे कारण ते परत म जिम लावा म वजन कमी. करा
नाही, नाही आत्ता हे हाई लयी भारी आहे बा असं कुठं बी उडी मारून जायलेत. ते कुठेबी शिरायला येते हे असं ह्याना बाकीच्याना कराय येत नाही.
नाही येत नाही येत ते मात्र खरं आहे.
अ ते पाऊस काय अर पावसाचं काय झालंय काय महिती गायबच झाला पाऊस परत.
एक दिवस पडला नाही त वर परत गायबच झाला सगळां.
दोन तीन दिवस असा होता पाऊस किंवा वाटल आता झाला ब. हे ग हे झाला रेनकोटची तयारी मस्त डिगीट रेनकोट घालून ठेवलं.
हा हा हां!
काही लागते री सर्कल बघतो तर पाऊसच बंद झाला.
अरे मला पण वाटलं पहिल्या दिवशी. कंटिन्यू पाऊस पडला ना रात्री जे सुरू झालता आदल्या दिवशी चार वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत होता म आता मला वाटलं की आता झाला सुरु त कशाच काय आहे. दुसऱ्या दिवसापासन कडकच ऊन ये आता.
होय होय होय! दोन तीन दिवस पडला होय होय लयी अवघड आहे दुष्काळ
दुष्काळ
दुष्काळ जर आपल्यासारख्या इथं दुष्काळीत असला तर तिकड दुष्काळ भागात काय होईत असल विचार.
त्या वर्षी या दोन चार वर्षात उलट झाले बघीलस ना जिकड पाऊस पडत नाही नॉर्मली तिकडच तुफान पाऊस पडतोय आता तिकड. खाली ज टाटपाडी इकड सोलापूरच्या साईडची खालची जी भाग आहेत ना जिकड पाऊस पडत नाही. तीकड दरवर्षी आता नद्यांना पुर यायला लागलेत येवढा पाऊस.
होय होय तरी फडणीस न सां सांगितलं होत दुष्काळ पडणार आहे त्या तयारीने राहावा.
राहावा म्हण तुम्ही राहावा म्हणा आम्हाला काय तुम्हीच अ तुम्हालाच मदत कराय लागणार आहे म्हनाव एवढा टॅक्स घेताय द्या म्हणावत्यातल पैसे आता आम्हाला.
अर त्या मुंडेने लय कडक धरलय.
होय, होय बघितलं मी पण ते पेपर वयी व. बरोवर द्यांयचा नाहीं वडापाव वगैरें बरेचं कायं कांहीं त्यांनी नियम कडक केलेत आंता महाराष्ट्रांत
वां
करांयला पाहिजे रे कारणं अं आपणं कसं सामान्य माणसं बाहेर गेलीत की एवढं कोणं बघतं बसतं की कशांत देत्यांत कायं देतांत स्ट्रिक्ट नियम केलं तरचं ते फॉलो होणारं नाहींतरं मंग नाहीं होणारं हां
बचंव्हायला पावते
पहिलं एवढं कोणांला माहितीचं नव्हतं नां आंता आपणं भेळ भिळ बघं की अजूंन पणं कायं एकां ठिकांणी भेळ पेपर वरचं देतांत
हो ते इंक हो इंक ते तसेच घे
हं नां आणि आंता एवढं त्यांला हे झाले की पुढं विचारं करूंन खांयला लागते
व्हांय
पहिले आपली बॉडी जरां लहांनपणी जरां होती स्ट्राग म्हणूंन ते ऍडजस्ट केलं सगळं आंता नाहीं आंता ते संण नाहीं होणारं तसले
हम्मं
तुम्हीं कांहीं भेळ खांताय कां नाहीं हॅलो
अच्छा फोन यांयले लागला
फोन यांयला लागलंय की कायं
हॅलो
हां
हो बाकी कायं
कायं नाहीं कायं नाहीं मी म्हणलं भेळ खांता कां नाहीं तुम्हीं तिथं
हां भेळ कायं
भेळ भेळ खांयला जांता कां नाहीं कधीं तिथं
नाहीं नाहीं नाहीं आंबट बनं गेले ते चिंचत जरां हे होते पित्तावरं फरंक पडतं यं
होयं कायं
हम्मं पित्तांवर फरंक पडतो करतों परंत कायं गरजं आहे कां फोन चायांय तसं कांहीं कायं आहे चिंचच नाहीं कायं खांत आंता हां
वहिणींचा फोन आंलतां की कायं
यं होयं होयं ते ह्यांच्याेवर बी करांयला आले आणि त्यांच्यावर बी करांयला आले पिसकूंट टायं म्हंण बी
हां हां हां हां हां हां हां बरं बरं बरं अरे मी त्यां ह्यांच्या इकडं ते हिराचं दुकानं आहे की नाहीं
हां हां
तिथं समोर एक आहे होतं भेळवांला हां हां ते त्यांची जरां भेळ चांगली वाटते मलां म्हणूंन मंग कधींतरी आलो तरं तिथनं घेऊंन जातो पार्सल मी
तिलाही क्वांटिटी देते चाळीस रुपयेला आणि क्वांटिटी भिजली असते तिची
भरंपूर भरंपूर लयं म्हणजेयां भयांनक
कुंढी जातं नाहीं अरे लंय तासंभर लागते त्यांला हं हां हं हं हं मंग ते अ त्यांच्यांत आम्हीं भाड्यांने राहिला होतं.
कुणांच्यातं त्यांच्यांत
भेळवाल्यांच्या तिकडे त्या ह्याच्या इकडे होतो आम्ही येस कॉर्नरला तिकडं
हा हा हा हा आता ते कामेर रोड होय
हा तेच आहे त्यांच्यातच होतो भाड्याने राहायला.
अच्छा हा ते लेफ्ट साईड ला मंगल कार्यालय काय हॉल छोटस आहे तिथं त्या त्या आलीकडे माहित आहे कि मला वाटतं ते मी येऊन गेलतो होतो तुमच्या इथं ते चाळीसारखा आहे ना ति जरास असं आडवी बिल्डिंग हा हा हा अच्छा तिथली आहेत होय हम्म हम्म हम्म बरं नाय ती चांगली आहे पण क्वालिटी चांगली आहे ती
होय कॉलेटी चांगली आहे
हा ते पहिली ते ह्याच्याकडे जायचो आम्ही यल्लमा चौकात त्याचं बघ सोमनाथ का काय त्याचं नाव होतं बघ हा अजून पण असं असतंय वाटतं पण आता काही हे वेगळंच नाव आहे हा मग तेकडं घेत होतो आधी आता काय हे इथल्या इथं जवळ आहे त्यामुळं मग तिकडं जात नाही.
हो आता पुण्यात कुठे भेळ चांगली?
पुण्यात नाही पुण्यातली भेळ बघ बकवास आहे. आपल्या इथली खायची सवय झाली आहे की तिथं ती चिरमुरे पण लांबडे असतात. आपल्या इथं कसं गोल भरीव चिरमुर असतात ना.
देश
देशी चुरमुरे इथं नाही तसले मिळत.
हा
त्यामुळे हिथं नाही भेळ खातच नाही ती आणि ती ही आपल्यासारखी चिंचेची भेळ देत नाहीत. त्यातलं कमी असते चिंचेच पाणी मग ते खायलाच नको वाटते.
होय. तिकड मटकी जास्त पुण्याला मटकी भेळ लय चालतीय. हा
आणि ते कसंय माहित आहे का मटकी भेळचं मटकी जर चांगली असेल तर नाही तर ती बातती मग मटकी भेळ.
हा बरोबर पुढं गेलेले बी असते.
हा मटकी जर खराब लागली का नाही फूड पॉइझन होते त्यामुळे लय डेंजर आहे ते त्यामुळे आहे ती तसली तसली नाही खात.
आणि धंदेवाले म्हटल्यावर पुढे गेलेले असती.
ते शंभर टक्के त्याला काय ते बघत बसता होय तेव्हा हा
हं
हिथं मटकी भेळ पण आहे आणि ते फरसाना पण इथला वेगळा आहे आपल्याकडचा वेगळा आहे बघ सगळा.
हा पापडी त येत नाही तिखट पापडी असते तिखट ती हा असते तसलं येत नाही. नुसतं शेव शेवच नुसतं नाहीय वाट
इकडं आले की आम्ही एकदा तरी म्हणजे माग म्हणजे घेऊन येतोच तिथून हा
तिकडं असं ओल्ड बॉम्बेसारखा आईस्क्रीम बी नाही आहे ना?
नाही नाही नाही नाही आजिबात
आता ती मस्तनी खाल्ली पण ती असं ओल्ड बॉम्बे सारखं फील नाही त्याड्राय फूड म्हणा हे म्हणा कमी
सुजाता मस्तानी आहे पण त्यात कसं आहे त्यांनी. ते तू म्हणतोय तस. क्रीमचं प्रमाण कस्टर्डचं प्रमाण जास्त आहे नॅचरल नाही जास्त असं वाट जाणवतय की याला हे फ्लेवर्डच आहे नॅचरल नाहीय. हं त्यामुळ ही त पण आईस्क्रीम खाणं वगैरे काय एवढं नाही एवढं काय खास. ते नॅचरल वाल्याचं जरा बरं आहे बघ नॅचरलस. नॅचरल चं जरा चांगल आहे. हूं हूं हूं अजून एक सुरू झालं इथं, इटली म्हणून आहे इटली. तर इटली वाल्याच पण आईस्क्रीम जरा चांगल आहे.
हा!
हूं फक्त कसं आहे त्याच्या फ्रँचायसी लयी कमी आहे म्हणजे तुझ्या जवळपास असेल घराच्या तरच नाही तर ते लयी लांब लांब आहे जास्त करून ते कर्वे नगर वगैरे त्या साईड ला आहेत.
हूं!
हूं आता काय आपण तिकड थोडीच जाणार आहे. आईस्क्रीम खायाला ये आपण आहे तिथं मीळ-मिळत. ते माहतीत आहे का मिळा-मिळायच माहित आहे का त्या राजाराम पुलाजवळ खत्री खत्री बंधू. आपण गेलतोय काय कधी गाड्यावरती ते सेम ब-बॉम्बेवाल्या सारखंच आहे बघ की वजनावरती देतोय तिथं हो खत्री बंधू म्हणून आहे बरोबर राजाराम पुला च्या तिथं त्यो गाडा लावतो म्हणजे लावत होता त्यावेळेस आपण जेव्हा होत हा गाड्या व असयच.
ते ह्याच्यात देताये द्रोन मध्ये तेच का?
अ बहुतेक बहुतेक त्योच आहे.
द्रोन मध्ये देतय ते आणि ते हे देतय ना असं हिरवा कलर, पिवळा कलर, असं ते.
हा तेच की फ्लेवर वेगवेगळ्या टाईपचे फ्लेवर आहेत त्याकड पण. आणि ते आपलं बॉम्बेवाला आहे का नाही तसंच त्याच वजनावर आईस्क्रीम मिळतं. तीथ खत्री, खत्री बंधू आईस्क्रीम असं काहीतरी आहे. त्याच नाव हा त येच पण चांगलं आहे बॉ आईस
हा कुल्पी म्हण किंवा त्याचा ह्यो काय बदाम शेख, बदाम शेख फेमस आहे. ते खाल्ल की म्हणजे.
झालेत आता फ्रँचाईसी त्यांच्या लयी झालेत पुण्याला बी आले असेल कुठेतरी मिळत असणार आहेत. पुण्यात होय असणार आहे पुण्यात, सगळीकडें आता सगळीकडे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सगळीकडे आता.
हा हा हा! पण तू बघितलयस का म्हणजे कुठं कोल्हापूर ला वगैरे गेल्यावर किंवा
अ बघितलं की बघितलं की कोल्हापूरला बघितल्या, सांगलीला बघितल्या, बऱ्याच ठिक कानी बघितल्या साताऱ्याला बघितली परवा. आहेत कुठं कुठं फक्त आता पुण्यात आहे की नाही बघाय पाय असणार आहे पुण्यात पण ओल्ड बॉम्ब.
पुण्यात असल होय काय आता दिसण्यात नाही आलं हूं. बघितल नाही कधी पण असल शंभर टक्के. बाकी काय नाष्टा वगैरे झाला काय?
झालं झालं नाष्टा शेवया खाल्ल्या आपल्या पौष्टिक.
अच्छा तिकट शेवया. गोंड शेवांया खाल्ल्यां कायं हां हं मलां ते अं
जमतं नाहीं हां बरोबर बरोबर परवां खरेदी करूंन आलो शेवांया त्यां जित ते आंता मिळांयचे बंद होते म्हणे एकदंम घेऊन ठेवलेले
हो ते आंता पहिल्यांसारखं राहिलं नाहीं पहिल्यां सारखं प्रत्येक जणं घरगुंती पणं बनवायचं होती आंधी पणं आंता कायं कोणं बनवतचं नाहीं कोणी
नाहीं नाहीं आहे की इस्लांमपुरांत तुलां पाय असले नच्यां तिथं
नाहीं मी गावांकडनंच आणतो आई देती ती कडणंच
हां हां कां मेरचं आंनते ते
हम्मं कुठं नां आणं ते माहीत नाहीं पणं बहुंतेक इस्लांमपुरांत नचं कुठं तरी बनवूंन आणते ते कसं तिथनं मंग घेऊन येतोय मी आलं की
हां मंग पौष्टिक राहिले रे तेवढंच आंता नाश्त्याला बी कायं पौष्टिक ठिक राहिलेल्या नाहीं आंता कायं आम्हीं नाश्ता नाहींच करतं आंज ते नॉनव्हेज खायचं म्हणूंन नाहीं तरं रोज कायं करतोय सकाळीं चपाती भाजी रोजचं हम्मं जेवणं करतं अहांत
हम्मं हम्मं हम्मं बरं बरं बरं किती वाजंता जेवतांय मंग हंम थांब सांगतो मंग झालं झाम कंट करूंन परंत लावतो हां